हा..
हम्म.. झाला का चहा.
जेवण चा, स्वयंपाक चालू आहे, आता सुरुवात.
अरे बापरे, एवढ्या लवकर.
हो, कारण लवकर जेवतात ना घरचे सगळे. कंटाळून येतात. कामावर त्यामुळे, लवकर जेवायचं लवकर झोपायचं.
म्हणजे किती वाजता झोपतात मग तुम्ही.
जास्तीत जास्त दहा, त्याच्या पुुढं कोण नाही.
अच्छा, आम्ही दहाला जेवतो.
काय म्हणलात?
आम्ही दहा वाजता जेवतो.
एक मिनिटं थांब एकु आवाज येईना, झाला माझा थांब. हा, बोला आता.
म्हटलं दहा वाजता जेवतो. आम्ही तर,
हा हां. पण तुम्ही जेवणारच वेळेवर, आमच्या हित इथं आठ. आठ ला म्हणजे, आता जरा म्हणजे जरा निवांताय घरात त्यामुळे साडेआठला जेवतात. कंटाळून म शेतातून आले तर. पावणे आठला जेवायचं, भांडी तेन घासायची साडेआठ नऊला तरी झोपतोय आम्ही.
बापरे, चांगलंय.
कारण कंटा दिवसभर कंटाळा येतोय. शेतात चिखलात नाही, काम करून त्यामुळे कोण जास्त वेळ जाग नसतय. त्यामुळं स्वयंपाक. पटपट आवरायचं नाही हे करायचं तर जरा घरात निवांत हाय, वेळान घातलंय स्वयंपाकला आणि तिकडन आले की गडबड. चार गॅसावर चार सगळं ठेवायचं, एक शेणाचा गॅस आहे आमच आणि एक सिलेंडर. सगळीकडं ठेवायचं पटपट स्वयंपाक आवरायचं, गरम गरम वाडायचं जेवायचं आणि. भांडी तेवडी घासायची आणि, झोपायच असं करतोय आम्ही.
अरे वा! छान आहे, तुमचे मेंबर पण जास्तं म्हणल्यावर तुमचं. काम पण तेवढंच. हो बाकीचे पण करू लागत असतील ना?
नाही, ती जाऊबाई जरा आजार आहे, तिला ह्याचा प्रॉब्लेम आलाय मूतखड्याचा मग ते. थोडंच कायतरी केलं, लुटून झाडून करत्या, भांडी चार घासली घासायचं, स्वयंपाककड अजून नाही करत होती मधी - मधी जरा, खरं आता जरा दोन महिने झालं आजारीच पडल्या ती. तीकडं मम्मीकडं, तिच्या महिनाभर होती त इकडं म महिनाभर झाला आलीया खरं, झोपूनच होते, आता कालपासून जरा उठून कायतरी करत्या. झाडून काढायचं, भांडी घासलेस तर ती आयची, हेज्यावर रॅकवर एवढच करते
अंहं, हं, हम्म
मुलग्याचा अभ्यास घेत होता होय, हॅलो हॅलो हॅलो. हॅलो.
हा. आवाज येतोय का मग?
हा तेच कट झाला बहुतेक, म्हणून म्हटलं मुल हा याय लागलाय आता.
हा, हा, मुलाचाच अभ्यास घेते. हो, हो, हो त्याची एक्झाम चालू आहे ना.
हा, हा, हा, आता एक्झाम लगेच शाळा चालू झाल्या एकदम असत्या तेजी लगेच, आत्ता शाळा चालू झाल्या ना?
हा त्याची सीबीएससी पॅटर्न आहे ना, त्याची टेस्ट असते. तेवीस मार्काची टेस्ट असते. दोन टेस्ट आणि मग नंतर सहामाय असं असतंय त्याचं.
हां हां हां.
हो ते सगळे मार्क्स रिझल्टध्ये इन्क्ल्यूड असतात.
हां हा हा.
हा आपली मराठी मीडियमची पण होईल ना आता. ऑगस्टमध्ये होते ती, यांची एक महिना आधीच होते.
ऑगस्ट मध्ये असते त्यांची.
हो.
होय, आमचा पण बसलाय. माझा पण आता आलाय, साडेचारला पावनेपाच आला. जरा जेवला आता.
अच्छा अं हं हं.
तेजंपण तीन तीन विषय हायत. मराठी इंग्लिश आणि मॅथ्स ते नाही इंग्लिश मिडीयमलाच म्हणजे ह्यालाच घातलाय. आता गेल्या वर्षी जूनियर केजीला होता, हं ह्या वेळी सिनियर केजीला आहे.
अच्छा.
हम्म.
चांगलय एकच मुलगा आहे का तुम्हाला
नाही सात मुलगी पण सातवी आता सातवीला आहे ती सेमीमधून हाय हे गाईड्स आहेत, मग विज्ञान आणि गणित हे इंग्लिशमधून.
हो हो, ते तर आहेच.
दोन विषयच आहेत नाही सगळं तीच मराठीतूनच आहेत.
हम्म हम्म.
हम्म हम्म, मग तुमचा काय स्वयंपाक निवांत, चहा पाणी आत्ता झाला असणार.
हा आता चहा ठेवते. तुमच्याशी बोलत बोलतच ठेवते चहा आणि मग नंतर हा चहा झाला की, मग थोडा अजून परत त्याचं बघायचं काय करतोय नवीन सब्जेक्ट.
आणि मग आठ, आठला आठ-साडेआठ नंतर स्वयंपाक करत असाल?
हो आठ वाजता लागते, म्हणजे कसं मग तोपर्यंत येतात ते नऊ साडे नऊ वाजे तोपर्यंत, मग थोडं निवांत व्हायचं अर्धा तास आणि मग लगेच जेवण.
हा हा..
जेवणानंतर काही नाही म झोपाायचं
हम् हम कारण उठा लवकर जातंय तेव्हा उठतं असणार की सकाळी लवकर.
हो हो पाच वाजता. उठायचं मग जेवून झोपायचं. मग दहा साडे दहा वाजता म्हणजे अर्धा तास थोडं थांबायचं. आणि मग झो
झोपायचं तेच की पाच वाजता उठताय म्हटल्यावर झोपाय पाहिजेच की.
आं असा पूर्ण दिनक्रम आहे.
हं हं दिनक्रम सगळ्यांचाच आमचा इकडं ग्रामीण भागात. उटायचं स्वयंपाक आवरायचा. कपडे धुवायची मुलांची शाळा दिवसभर शेत. संध्याकाळी परत तेेच काम. तसं तुमची शाळा, दिवसभर मुलांना शिकवायचं एक. असं तुमचा दिनक्रम चालू.
नायतरी काय. प्रत्येक जण बिझी असतो. आपण म्हणतो की नाही बाबा गृहिणी घरात राहत असतील घरात पण भर काम असतात.
भरपूर असतात घरात तरी उलट शाळेत गेल्यावर निवांत शिकवत शिकवत निव हे तरी राहते पण गृहिणींना लय भरपूर कामं. हे काम झालं की दुसरं असतोय काय ते दुसरं झालं की तिसरं असतोय चालूच हो बंद नाही. घरातली झाली की तोवर शेताला तो वर काय तरी. दडप संपतय तर भात संपते आ ते हे करून आणायचं असं चालूच की.
तेच ना तो प्रत्येकाची कामं वेगवेेगळी. दुसरं काय आपण लेडीज म्हटलं म्हणजे बिझी बिझी बिझी.
निवांत ना कुठं गेली तरी बिजी.
माहेरी गेलं तरी तेच, माहेरी पण काम नाय सुटत. माहेरी गेलं तरी काम नाही सुटत म्हटलं.
हो माहेरी गेल्यावर पण मम थोडंफार मम्माला मदत कराय पायजेच ना. मम्मा एकटी असत्या त्यामुळे तिला कोण मदत करणार.
हा तसंच ना मग आमच्याकडेही तसंच भावाचं लग्न नाही झालं. आई एकटी असते मग काय तिला काम करायचं. मदत करायची, तरी तिने बऱ्यापैकी आताही गेली. की
हम्..
ते भांडेवाली लावली होती. ते लावलं होतं आता राहूचं देन म्हणे म्हटलं राऊ दे नको सोडू. गावाकडे काय पाच सहाशे रुपयामध्ये ते भांडे घासून देतात ते.
हो..
इकडे रेट जरा जास्त येतं.
तिकडं आमच्या मी काय तिकड गेल्यांतर एवढं काय जास्त काम कर नाय कारण. भाऊ पन माझा वारला परवा मधी आजारी होता. हम्म त्यामुळं तो वारला आणि मम्मी एकटीच असत्या मग इथं इथून गेल्यानंतर कोण मी माझा मुलगा आणि मुलगी. मुलगी तिघजन ती एक चौघ जण आताच असतोय. आता गेलेलं सुटील ते काय नाही. तेवढंच मम्मी करत्या. उठत्या आपल्या पन करत्या आपण निवांत उठायच झोपून उठायचं. जेवायच जरा इकडे तिकडे फिरायलं की आणि झोपायचं, नुस्तं जाऊन तिकड जाऊन झोपा खायच्या दुसरं काय करायचं नाय. कारण इथं एक वेळ भेटत नाही कंटाळा येतो दिवसभर तिकडे जाऊन पण कामं करू वाटत नाही.
बरोबर ये.
होय. हम्म आणि काय म्हणताय म निवांत?
हा तसं त्यांनी निवांत आहे. आता चहा वगैरे घेईल, थोडं बरं वाटेल. नाही तर डोक दुःखी असते संध्याकाळी. ते दिवसभर थोडं, अ सकाळी सात ला नाही. मी तर घरातून साडेसहालाच निघते. जायला मला अर्धा तास गाडी चालवून जावं लागते.
लत स म्हणजे तुम तुम्ही स्वतःची का स्कुटी घेऊन जातय?
हो गाडीने जाते. अर्धा तासावर साळा सहा सात किलोमीटर दूर ये ना शाळा.
हा हा हा..
मग तिथं जायचं. मग अर्धा तास लागतो गाडीवर जायला, कारण की ट्रॅफिक वगैरे थोडं हडू जायचं. मग नंतर सव्वा बारापर्यंत सुटते शाळा मुलांची. मग साडेबारापर्यंत स्कूलमध्येच असतो. आणि मग साडेबारा वाजता निघायचं तिकडून. घरी येत परत काय एक होत तो एक दीड होतोच, कधी मिटिंग असली काय असलं तर होतो.
हम्म हम्म हम्म हम्म. मग आल्यानंतर आणि परत जेवायचं हे करायचं.
आल्यांतर थोडं रिलॅक्स व्हायचं. जेवायचं हातपाय वगैरे धून आपल्या घरातले थोडे कपडे वगैरे घड्या वगैरे घालायच्या. आणि मग नंतर आवरायचं.
तीन वाजता येऊ तो मुलगा
हो तोवर तीन वाजतात. पोर येतो मुलाचा अभ्यास म्हणजे सगळं वापल्यालाच करायचं आहे.
पाच मिनिटं विश्रांती झोपण म्हटलं तर नाही. रविवारच तेवढा निवांत असशीला?
रविवार पण कसला नाही निवांत, मग रविवारी काहीतरी वेगळं बनवायचं असतं. मग ह्या वेळेस चिकन बनवलं होतं, मग त्याच्या वेळ ब काही वेळेस इडली असते‌. मग ते उलट पूर तो
तर त्यात ते वेळ जातो. तो इकडं तिकडे वेगळं कायतरी कराय मी त्याला वेगळी तयारी करायची वेगळं हे करायचं त्यात मग कधी वेळ जातोय ते कळतच नाही.
हो आता तर रविवार पण बिझी होणार आहे माझं. आता बीएडला ऍडमिशन घेतलंय, मग काय रविवारी इथे कॉलेज आहे दिवसभर म्हणजे रविवार पण गेला, एकही दिवस सुट्टी नाही.
सुट्टी नाही. म्हणजे आता पुुढलं हे करायलासा काय बीएडच?
हा आता बीएडला ऍडमिशन घेतलंय. एक दिवस जावे लाग ते ना कॉलेजला आणि बाकी ऑनलाईन आहे. हम्म मग ऑनलाइन क्लासेस करायचे.
रविवारचं जाताय कॉलेजला.
हो आणि बाकी दिवस ऑनलाईन. करायचं घरी आल्यावर करायचं, काम करता करता सगळे लेक्चर बघायचे. आणि सेल्फ स्टडीच असतो ना मोस्ट ऑफ. हा आणि मग नंतर रविवारी तो जो म्हणजे भेटत होता ना मला निवांत त उठायला, तो पण नाही आता.
तो पण नाही आता कॉलेज करताय म्हणल्यावर, आता तो तो पण पाचलाच उठाय पाहिजे.
गेलं ते पण गेलं. पण ठीक आहे म्हणजे तेवढंच बाकी होतं माझं मास्टर्सपर्यंत झाल
ते रविवारचं एक एक दिवस फक्त निवांत उठत असणार, तो पण नाही हो आता.
हा तो पण नाही मला ठीक आहे म्हणजे असं छान मला शिकायला आवडतं. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम
हम्म. त्यामुळे शिकायला शिकायलाच पाहिजे. आम्ही आता शिक काय नाही त्यामुळे आता हे घरात बसले. ब शिका बाबा तुम्हाला हे आहे त्यामुळं शिकून
झाले ना तेव्हा फक्त डीएडच्या फर्स्ट इयरलाच होते मी. मग नंतर लग्न झाल्यानंतर सेकंड इयर तिथंच केलं आणि मग इकडे हजबंडकडे आले, मग इकडे पुण्यात आले आणि बारा वर्षापासून आता पुण्यातच आहे, मग आल्यानंतर प्रेग्नेन्सी वगैरे राहिली. मग मुलगा झाला आणि मग त्याच्यानंत तर म्हटलं होता काय करावं दोन तीन वर्षाचा गॅप पडला मग त्या दरम्यान आणि त्याच्यानंतर परत मग डिग्रीला ॲडमिशन घेतली. तेव्हा बारावीवरच डी एड होतं ना. म डिग्रीला ॲडमिशन घेतली तिथं कॉलेज पण जवळ होते सांगवी एरियामध्ये. पुण्यातच मग तिथेच ऍडमिशन घेतली तर तर मुलाला पाहण्या घरा सोडून जायची कॉलेज करायची परत मास्टर डिग्री केली लगात तर पाच वर्ष एज्युकेशन केलं परत दोन हजार एकवीस पासून गॅप पडला आणि आता परत ॲडमिशन. हा म परत जॉब करायला सुरुवात केली म आता झाली चार पाच वर्ष गॅप पडला जॉब करत करत ॲक्च्युली हां करून घ्यायला पाहिजे होतं. करत करत शिकायच.
चालतय चालते दहा मिनट झाल्यात. अ हे करते अ मी करते आणि मग परत करा तुमचा दोन झाले ना.
हो.
माझ्यात
दोन झाले आता तुमचे तुमचे पण दोन होतील ना मला
मा पहिल्या केल्यानंतर दोन माझा एक रिझेक्ट झाला तुमच्यासोबत म्हणजे अजून तीन कॉल बाकी आहेत माझे.
ठीक आहे करा माझाही एक रिजेक्ट झाला आहे तुमच्यासोबत तुम्ही हा ठीक के करायचं मग काय प्रॉब्लेम .
हम्म हम्म.